ह् हा झालं तुमच हा एक बा म मग उलट जास्त पाणी पित दोन पण किती लागते गर्मीच जास्त पाणी शरीराला खूप गरजेचं आहे ते पाणी थोडं ह अन्न कमी खाल्ल चालेल पण पाणी जास्त पाहिजे
हो ना हो ना पण काही लोकांना सवय असते ना जेवण झाल्यावर पाणी प्यायची
हा खूपच सवय असते माझ तर कस जेवण करण्याच्या आधी थोडं पिऊून टाकायचं तर मग जेवणाच्या वेळेस बिलकुल पाणी नाही प मग जेवणानंतर पाच दहा मिनिटानंतर खूप पाणी पितो
हा म
पोट भरून हा कारण ते कसं जेवून पाणी पिलं गेलं ना जास्त जेवणाच वेळेस मग ते पण जेवण जात नाही
हा हा हा आणि जेवण पण जात नाही आणि ते मध्ये जे लिक्विड तयार व्हायचे अन्नपचन व्हायचे ते पण होत नाही पाणी पील्यामुळे आणि सकाळी पण उठल्या उठल्या थोडसं गरम पाणी वगैरे आता मला ना खूप जास्त ऍसिड चा त्रास व्हायचा पण मी आता ते चीया सीड्स पिते सकाळी रात्री भिजत घालून सकाळी मग दोन ग्लास पाणी टाकून ते पीतेे मी तर ते म्हझे ऍसिडिटी दोन तीन महिने झाले पूर्णच बंद झाली म्हणजे अशी औषध गोळ्याच्या ऐवजी ते थोडस पाण्यामध्ये टाकून पिलं तरी
कसं आहे औषध हा औषध वगैरे गोळा्या वगैरे पण घेतात त्याच्याने पण किडन्या वगैरे खराब होतात जास्त इतकी घाय घेतले तर ते पण हानिकारक ये हा अस थंड पाणी पण पिले नव्हतं कमी होऊन जाते हा कमी होते त्याच्या
हा हा हा
जर पाणी नाही पिलं तर किती रोग ओपन होता काही काहीच मग कितीतरी रोग तयार होतात ते पिल्याने हम्म ह खूप गरजेचं आहे आता उन्हाच तर इतकं म्हणजे असं थोडीशी पण तहान लागली ना तर किती तरी पाणी ते आवाज तान्ह च नाही भिजत मग एका दिवस असं ते गेलो ना एका दिवशीच विसरलो ना पाणी तसं वाटतं बाप कधी पाणी भेटेल नाही कधी नाही
हा ह ह हा नाही तर का कारण कुठेही चाललं तर आपलं पाणी सोबत. असायला
मग कोणाला कोणाला तर पाणी नाही भेटलं पाच मिनिटात लगेच
हो ना हो ना मी खूप वेळ पाणी शरीर डिहायड्रेशन झालं की शरीराला लगचच हे होत कॉलेजला मुलं चालली शाळेमध्ये तर मुलांना पाणी दोन दोन बॉटल द्यावं लागत.
मग मग तेच ना अजूनच्या खेळ वगैरे त्याच्यात जास्त.
हा हा त्याच्यामुळे म उन्हाळ्यात तर आता आमच्या इकडे अजून शाळाच नाही सुरू. सुरू झालेत. उन्हामुळे तीस तार तीस तारखेच्या नंतरच आपण एकाच भागामध्ये दिसतो त्याच्यामुळे इकडच्या शाळा काही लवकर नाही झाले आणखी ऊन खूप जास्त ना आणखीन इकडे.
अ खूपच येऊन पण लहान लहान मुलांना तर बेकार होत हम् हम्म.
बघू तुमचं कॉलेज आहे तुमच्या तिकडे कॉलेज वगरे शाळा वगैरे नसतील ना.
नाही अजून तर काही चालू नाहीे फक्त इंग्लिश मीडियम वगैरे हे थोड्याफार चाू झालं. हा एक दोन झाल्या इंग्लिश मीडियम मला बाकी बाकी हे हे ऊनास मुळे लहान लहान मुलांच बा
तर इंग्लिश स्कूल पण नाहीत. चालू झाली. पण शाळा नाही आमच्या इथे चालू कारण बाकीच्या मोठ्या मुलांचे होणार होते नववी दहावी चौदा तारखेपासून चालू चौदा पंधरा कस न पण कॅन्सल झाली त्यांनी टाकली आता गव्हर्नमेंट चा जी आ र त्याच्यानंतर चालू होणार हे
त्या नव्वी दहावीचे अभ्यास वगैरे न त्यांच जपण
हो ना हो ना आमच्या इकडे नाही नव्वी दहावीचं पण नाही चालू झालं कारण उनं जास्त आहे त्याच्यामुळे बाहेर जाणार आज. तरी पडणार
मग आणि अजून लहान मुलांवर लवकर रिऍकशन घेत, मग मग त्यांना थोडासा त्रास माजिक कसत ना ते लहान लहान.
हो ना नाजूकच असत पण त्यांनला नाही कळत तेवढ पाणी प्यावं उन्हात जावं नाही खेळायला की खेळायलाच
ह अस त्यांना बोलावलं पण तरी पण येत नाही ते ऐकत पण नाही कोणाचं
हो ना हो ना आणि कस शरीराला आपण कसं ना सगळंच प्रमाणात पाहिजे. आता कलाकार आहेत पिक्चर मधले त. ते कस पाणी त्यांच दिसत ते लिक्विड जास्त घेतात ज्यूस घेतात. वेगवेगळे पण आपल्याला तेवढव आवलयाअवेलेबल होत. नाही ना, घरी आहो
ह बरं
मागे दोन दोन चार चार माणस फक्त तेवढे ज्यूसेच बनवायला
म त्यांच्या मागे मागेच
तेच हो अ त्यांना तेवढंच काम असतं ना मग ज्युसेस बनवायचे ह्याचा त्याचा आपल्याला कोण देणार हे त्याच्यामुळे आपण आपण निरोगी राहायचे आपल्याला खूप जास्त पाणी पस प हो लागे
पाणी तर आपल्या स्वतःलाच काळजी करावी लागले लागेल आपल्याला ते पण एका दिवशी आठवण पडून जाते.
हो हो हो नारळ पाणी आहे नारळ पाणी पण घेतलं तरी चांगलं खातं पाण्याच मग जास्त असतं त्याच्यामध्ये ते
हम्म ते पण खूप चांगलं आहे. नारळ पाणी सकाळी पिले पाहिजे.
हो ना मुलांना पण चांगले येणार हो नारळ पाणी आहे उसाचा र पण चांगला असतो.
हो या गर्मीमध्ये थ थ थंड हे. ज्यूस वगैरे पिनलेस ना त खूप भारी वाटत. हा, प्यायलाच पाहिजे ते तर. आता उन्हाचा दिवस आला लहान लहान मुलांना चला थंड खाऊ आस्क्रीम वगे
हो आईस्क्रीम वगैरे, हो ना, नाही ते थंड पाहिजे. शरीराला कंटिन्यू कुलर चालू आणि कसं आहे गरमी जास्तय ते शरीराला तेवढं जपलंच पाहिजे आप
बंद करून कूलर वगैरे चालू झाले की डायरेक्ट पाच साडे पाच ला झो पण होता.
हो ना, हो ना, आमच्या इकडे तर सकाळी सहा हि वाजले तरी गरमीचं आहे.
हम्म, मी पहिले दिवस पण लवकर निघत नाही असं होऊन गेलं आठ वाजले का सात साडेसात आठ वाजेपर्यंत तसं इतक उन्ह लागतं ना.
हो संध्याकाळी आ, हा बाहेर.
ह वाजेपर्यंत पण. उजाळा उजाळा अस
नाही ऊनच असत सहा वाजेपर्यंत साडेसहा सात त्यानंतर थोडंस. अधार पडयला लागतो पण ते तवा जमीनीतली उष्ण नता बाहेर.
असं पाणी पण टाकल ना थेम की असं एकदम ल फट अस एकदम झटक्यात कोरड होत. हम् वाफा पण निघता हा चा असं ओट्यावर पण बसू देत नाही बाहेर चला आपण कि हो ओट्यावर बसू थंड लागेल. पण.
हवा. तशीच गरम हवा येती ना वातावरणाची सगळे, त्याच्यामुळे थोडस गरमच हाय सगळे. थोडं त्याच्यामुळे पाणी खूप जास्त प्यायचं. थोडीशी आपली काळजी घ्यायची जास्त. दवाखाना लागण्यापेक्षा तर आपण स्व
साठ हं आणि आपल्या शरीराला साठ सत्तर अ अ काय म्हणता लिटर पाणी प्यायला पाहिजे. हा. दिवसात ते हा, पाहिजे तेवढं नाही किमान साठ, सत्तर तर चाळीस, पन्नास तरी प्यायला पाहिजे दिवसात. हम्. खूप गरजेचं आहे.
घरजेच नाही पित माणूस पाणी कामाच्या ह्याच्यात विसरून जात. चला गार गडबड आहे आणि पाणी प्यायला चला आता काय गडबड आहे. पाणी प्यायला लागतोच किती वेळ दोन मिनिट पाणी पिऊन होत असेल, पण नाही लोकांना घाई असती, आळस करतो जाऊन घ्यायचं कोणी? राहू द्या. आता माझं तसंच होत माझी मुलं आणून देतात. थोड्या वेळा नी ते प्यायला गेले का तुला पाणी प्यायचं का? आणि मग ते आणून देणार पाणी पी, पाणी पी मलाही पाणी खूप कमी लागतं तर मग मुलं आणून देतात. त्याच्यामुळे आता बऱ्यापै की सवय झालीय मला पाण्याची, मुलगा गेला तो आणतो मुलगी गेली ती आण. ती म्हणजे अस पाणी आणून देण्यावर असत बाहेर, कारण प्रेगन्सी म मुलांच्या मला प्रत्येकाने सांगाव लागायचं की पाणी पी कारण लक्षातच राहायचं नाही मला, एखाद्याच्या शरीरला पाणी जातच नाही.
गरज असते. ते कमी वगैरे काही पडलं की, लगेच धोकादायक म्ह
पाणी सगळ्यात जास्त मग गरजेचं असतं तेव्हा.
थोडस पण कमी काही शरीरात कमी पडलं की बेकार हाल होतात, हा मग ते त्याच्या नाही पण ते पण खाऊन खाऊन खाईल ते पण त्याच्याने पण आता किती आजार होतात. कोणायचे पण ति किडनी वगैरे वगैरे सडता खूप काही. पण उलट यांनी आणि आता फ्रूट्स वगैरे पण किती खाईल बिचारे त्याच्यात पण खूप केमिकल वगैरे असते.
हो त्याच्यापेक्षा आपलं पाणी सगळ्याततच्या सध्याच्या ह्याला तर पौष्टिक आणि सगळ्यात म्हणजे, ते सेफ असेल तर पाणीच आहे दुसरं काहीच नाहीय कशात काय घातलंय हाय नाही काही सांगतायत
हुम्म. तेच ना खुप खूप सगळं केमिकल ये त्याच्यापेक्षा पाणीच भर या
हो ना हो ना, शरीर आपलं डिहायड्रेट राहत, उन्हाळ्यात उन्हाळ्यात सगळ्यात जास्त गरजेचे पाणी छे ज्याने आजारी नायी.
हा उनात आता आता उनात पण असं स्ट्रॉंग राहील फिरायला सांगितलं तर
हो ना हो ना, नाही अरे इकडच्या भागात तर सांगतात, मोबाईल वर आलर्ट येतो असा फोन वाजतो जोर जोरत कि ऊन जास्त ज्या दिवशी जास तसेल ना त्या दिवशी आलर्ट येतो इथे कारण हा आमच्या इकडे आहे मधे चार वाजता मध्ये दोन तीन दिवस खूप जास् त ऊन होत, त त आणि हो फोन असा व्हायब्रेट व्हायला लागला की, आलर्ट त्याचा येत होता फोनचा
मोबाईल पण किती यूज होता त्याच्यामुळे, हा
पाणी जास्त प्यायच.
खूप पाणी प्या, हम्म ताजीच घ्यावी लागेल ये तेच म ते पण कधी पडेल बिचारे शेतकऱ्यांचं पण हे होत
हो ना आता हे काय आमच्याकडे छान आबाळ पण आले आणि वारं पण सुट लई मस त येईल वाटते आज पाऊस, हो ना झाला ना आता जून चालू झाला त्याच्यामुळे पाऊस यायला पाहिजे, चालेल मग आल्यावर पाणी वगैरे प्या छान छान रहा हा चालेल ह, उडायत काय ओ